येतो आवाज?
हा नमस्ते ताई, आवाज येतो का? हा बोला ना कश आहात तुम्ही?
बरी हाय. तुम्ही?
बरीयाय, बरीयाय.
ह काय करता झाला स्वयंपाक?
हो स्वयंपाक जेवण झाला. तुमचं?
आमचं पण एवढ तर जेवण झालं. हो.
बाकी काय बोलता बोला ना? कुठून.
हॅलो.
हॅलो. पाऊस आहे का मला तुमच्याकडं.
नाही तुमच्याकडे, आमच्याकडे, ऊन पडलेलं आहे. दोन दिवसापासून.
हो ना हो ऊनच पडलय. आमच्याकडे पण.
इतर वेळेस दिवसभर तुम्ही काय करता?
मी, ना.
जॉबला आहे का?
जोब मेस. मेसच जेवन बनवते.
हो का.
हम्म.
छान काम करताना मग काही घरी बसल्यापेक्षा. ह. दोन वेळचे टिफिन का? किती टिफिन असत?
आठ ते सहा.
हो का? संध्याकाळी आणि सकाळी का?
हो. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण परत, संध्याकाळी परत जेवण.
हो का?
हम्म. तुमचं तुम्ही काय करता? सगळं-सगळं करावं लागत. भाज्या वगैरे सगळ करायला लागत.
दोन भाज्या किंवा दाळ भात.
हा सकाळी नाष्त्याला व्हेज फुलाव असतो. एक दिवस पोहे. एक दिवस उपमा लापक्षी. हा हा.
लापसची रेसिपी सांगू शकतात.
हो. लापशी इ तुपात किंवा तेला तुम्हाला कशात बनून देते चांगले.
पण ते लापसीचं ते आणायचं कुठून बनवण्यासाठी.
अ याच्यात भेटत की दुकानामध्ये भेटतं ना भरड देत. ला लापशीचा. हम्म.
हो भरडा बोलायचं का.
भरडा भरडा हो लापशीचा भरडा द्या म्हणायचा.
ह ह आणि ते तुपात भाजयचं.
हो तुपात भाजून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला काय त्याच्यात काजू बदाम काय टाकायचे मनुके वगै वगैरे नाही का आणि एकीकडे भाजून घ्यायचं. त्यानंतर मग तेल तूप काही टाकायच मग ते सगळं काजू वगैरे. सगळे तळून घ्यायचे मनूके. म आता थोडीशी विलायची टाकायची हो. विलायची टाकायची मग थोडीशी नाही का हे टाकायची सोफ टाकायची.
हो हो.
कोणाला नाही आवडती सोफ. टाकल्यावरती पण चांगले होत, आणि. टाकायचं पाणी मग उकळी आल्यावरती गुळ टाकायचा.
ह ह पाणी म्हणजे आधी अगोदर गरम करायचं मग नं तर ते टाकायचं का भरडा?
हो पाणीला उकळी येऊन द्यायची गुळ गुळ टाकल्यावरती गुळाचं पूर्ण पाणी होतं ना. अंदाजे घ्यायचं नाही का पाणी. त्याच्या भांड्याच्या हिशोबाने. आणि मग उकळी आल्यावरती गोर हा. त्याच्याम थोडासा कलर वगैरे टाकायचा असं टाकायचं मग टाकायचं ते.
हो का शिजायला कुकर मध्ये टाकायचं की, कढई. मध्ये.
नाही नाही कडईमध्ये कढईमध्ये. कुकर मध्ये होती सग हो शिस्त शिस्त.
हो हो छान आहे, रेसिपी करायला लागेल ट्राय.
हो हो.
भरपूर वेळेस बनवल बनवल म्हटलं पण मग ते समजत नाही त्याच्यासाठी काय लागतं ते पीठ कुठंन आणा यच काय.
पीठ नाही भरडा बोलायचा अर्धा, अर्ध गहु असतात ना तुकडे ह.
ते आपलं जनरल किराणा दुकानामध्ये असत ना.
हा हा हा. अजून काय काय आवडतं तुम्हाला?
मी हेच स्वयंपाक भाजी पोळीच बनवत राहते त्यामुळेच वेगवेगळ. काहीतरी असं नवीन बघितलं तर मग बनवायला
हा हा हा.
की कोणाच्या वेगळ्या कोणाच्या कशा हो शेतीच.
हा हा हा काय आता शेतामध्ये?
आमचे हले द्राक्षाचे बाग असता.
अच्छा, आता पावसा पण पाऊसच नाही झाला नाही का. पावसाममुळं उभ पुत्रा हे होत नाही का त्या द्राक्षाला
नाही आता सध्या नसतात हे ना, नंतर
हा. नाही, नाही पाऊस झाल्यावर वि लय त्रास होत
हो, हो, हो. जास्त झाल्यानंतर त्रास होतो जेव्हा मंग ते द्राक्ष येत ना तेव्हा जास्त त्रास होतो.
द्राक्ष किती वर्ष चालतं बरं? म्हणजे एकदा जर लावलं तर.
एकदा जर लावलं तर आपण दहा, पंधरा वर्ष चालू ठेवू शकतो ते.
अरे बापरे! आहे तसंच.
हो. आहे तसंच हो.
पंधरा वर्ष
हो हो. त्यानंतर मग कमी यायला जर लागलं फळ तर मग कट करते.
हा. हा. हा.
हम्म. तो येतय तोपर्यंत ठेवतात.
नाही कसं पहिल्यापासून सांगा म्हणजे न झाडं असं बिया लावत असतील ना आधी
नाही नाही त्याची हुंडी भेटते. आपण कसं रोपटं आणतो. कसलं का होईना तसं त्याच पण भेटत, ते लावून मग ते नंतर कटिंग करायची आणि दुसरी बाग जी गाडीअसते का द्राक्ष बागाची ती आणून त्याची ग्राफ्टिंग करायची असते भरायची राहते ती, दोन्ही मिक्स करायच्या राहत्या काड्या कलम करतो का? आंब्याचा वैगेरे हो तसा कलम करायचा मग नंतर ते मोठं झाड होत चालतं.
अच्छा! नंतर त्याला ते कसं याच्यावरती मांडव वगैरे कराव लागत नाही का ते लोखंडाच्या
हो, हो. लोखंडाच ते तारी वगैरे ओढावं लागत, एंगल करावं लागत
मग त्याच्यानंतर ते भरपूर काम असत म्हणजे त्याच्यावाले कटिंग दोनदा करावं लागती, त्याच्या नंतर मग ते द्राक्ष येतात.
हा, हा, हा.
वर्षातुन दोनदा कटिंग करायची त्याचेवाली फांद्यांची.
किती वेळा त्याला फळ म्हणजे येतात बरं
वर्षात न फळ येत एकदा.
एकदाच?
हो एकदाच येतो वर्षातन, आता ह्या वर्षी आलं तर पुढच्या वर्षीच- त्या महिन्यामध्ये-
ह त्याच्यामध्ये म्हणजे इन्कम आसल आहे भरपूर-
हो भरपूर-भरपूर भाव असला तर भरपूर आहे- जास्त असल ना मग काही अडचण नाही. थोड्यात नाहीय तेवढी इनकम असते. पण मग जास्त- असल्यामूळ होते. साधारण सत्तर रुपये किलो. किलो. शंभर रुपये किलो. जरी गेलं तरी भरपूर हे.
अ त्याला हे करायला लागतं ना- औषध वगैरे फवारणी-
सारखे फवारण्या चालू असते. त्यांच्या - खुरपनी नसते खाली. औषध मारलेले- तणावरती औषध मारलं जातं, आता औषध-
आणि ते वरती त्याला काही होत नाही का मग?
नाही नाही नाही खाली जाडबूड झालेलं असतं ना त्याच-.
नाही नाही त्याच ते नाही का समजा वाफेन यांनी काही असं -
नाही नाही काहीच नाही त्रास ह मोठ्या झाल्यानंतर काही त्रास नाही लहान असत ना तोपर्यंत त्याची- काळजी घ्या लागते नंतर मोठे झाल्यावर काय अडचण नाही.
अच्छा- अजुन काही कांदे वगैरे असं काही ना लावत काॽ
हो कांदे लावतो ना कांदे टमाटे सर्व- मिरची वगैरे-
शेतात काम करताय म्हणायचं मग तुम्ही-
हो शेतात काम करतो तर शेतात जावंच लागत घरची शेती म्हटल्यावर जावंच लागतं थोडं फार का होई ना.
हो हो.
बायका लावलेल्या, आहे ना अभ्यास चालू आहे दोन मुलं- मला-
अच्छा कित विला आहे म्हणजे शाळेला-
एक चौथी एक चौथीला आहे एक सहावीला आहे-
अच्छा इंग्लिश मीडियम का मराठी-
नाही मराठी सैनलाच आहे.
अच्ा मला पण दोनच एक मुलगा एक मुलगा.
हो का मोठे असतील ना.
हो पहिलीला जातात.
हो हो हेल्प करत अस. ल मगली ती तुमची.
हो हेल्प करते ना.
टिफिन वगैरे बनवायला.
हम्म हम्म हम्म
सगळं तीच करते मी कामावरती गेल्यावरती नाही का?
हो का तुम्ही कामावरती जाता का.
हो मग आता मेस्चं जेवण बनवायला बाहेर जावं लागतं ना.
हो का मला वाटतं घरी बनवतत काय.
नाही घरी नाही घरी नाही इथे एक कंपनी आहे कंपनी मध्ये जातो.
हो का नाही कारण काही काय असतं ना घरी मयचे डबे पोहचवता ना मला वाटतं तस एक काय तुमचा बिझनेस.
नाही नाही.
हम् ह छान आहे ना मग बाहेर जाऊन. हांडेल होत सर्व घरानं बाहेरच
हा मी दोघं पण जातो ना.
हो का हो का. हे दोघं कॉलेजला जात असतील. घरी कोण अससा.
घरी येतच कॉलेजवरून आल्यावरती.
हो ह.
बाकी तुमचं दुसरं काय चाललंय. काय तुमच्या तिकडं फिरण्यासारखं.
फिरण्यासारख. भरपूर एक बनी लागता येतं गडावर वरती.
हा हा हा. तिथून जवळ आहे का तुमच्या तिथून वणी. नाही, नाही, नाही गेलेल.
हो जवळ आमच्या इथून, इथून दिस म्हणजे. अ तुमच्याकड जवळ दिसत म चांदवड तालुक्या मध्ये हो चांदवड तालुक्यात येतो आणि
अच्छा, अच्छा
हूं!
बरे देवीचं मंदिर वगैरे सगळं जवळपास
हो!
पण काय असत माहिती का, आपल्या गावात असत ना त्याची म्हणजे गावात राहणारला हे नसत बाहेरचे लोक आवडीने येतात नाही का पाहण्यासाठी
हो लांब
आणि आपण जवळच्या, जवळ आपल्याला जायला
आप जवळ असलं ते माणूस जात नाही असं असत.
हूं लांबचे येऊन म्हणजे नही का?
ते कायम बघण्यात येत ना, तसं बाहेर अस दुसरीकडे काय प्रसिद्ध असल्या तीत जायला प्रय हूं!
हा हा हा हो ना!